फार. नमस्ते. आवाज नाही येतं.
हॅलो.
हा. आत्ता आवाज आला तुझा.
हा मला पण आता आवाज आला. काय चाललंय जेवण वगैरे?
झालं.
बरं बरं.
जेवण झालं. तेव्हा भांडे घासत होते मी. म्हणून तिला म्हटलं तू बोल.
हम्म हम्म हम्म हम्.
बहिणीची मुलगी आहे ती.
हो. बोली माया.
झाल जेवण बिवन.
नाही आता करायचं, नाष्टा झालता ना.
हम्म हम्म. आमच्यात पण असते नऊ निवद दा.
काय म्हणलात?
ते निव भाऊला द्यायचा होता ना नैवैद्य.
हा हा हा.
ते असं काय आहे. याला मावडेल ना.
हम्म हम्म हम्.
तुमच्याकडे पण देता का?
नाही.
नाही.
नाही.
मग ते द्यायचं होत म्हणून आज टाईम झाला जेवायला.
हो.
हम्म. काय मग अजून? पाऊस चालू होता काय?
पाऊस. आज ऊन पडलय.
तुमच्यातिकडे?
आमच्याकडे ऊन, सावली
हम्म.
हम्म. आता नळ येतील आमच्याकडे पाणी भरायचंय.
आज पाणी म्हणजे येतं का?
हो. नळ येतील ना आता.
बरं बर बर. काय टेम्पो
हम्म.
टेम्पु.
बोल ना
नई, टेम्पो वगैरे येतं का म्हणलं
नाई नाई, नळ येतं ना डायरेक्ट
हम्म हम्म हू
डायरेक्ट नळ येतं, टेम्पोने
बरं बरं
ते आमची बोरिंग केलेली ए, पाणी येतं, वापरायचं पाणी प्यायला नाई प्येत आमी, प्यायला जारचं पाणी पितो.
बर बर
अच्छा आज आमच्याकडे ऊन सावली, ऊन सावली करतंय.
हो, पाऊस नसेल ना मग
येईल ना, गरम पण होतंय, हवा पण येतेए. तिकडं नाशिककडं पाऊस पडतोय, म इकडं पण येईल.
हो..
हा.
तेच ते सांगत होती, नाशिक मध्ये पूर वगैरे आलाय म्हणले
हो ना, मंदिरं बुजले गेले पूर्ण
हम्म
पाण्याखाली गेले मंदिर
हो
हम्म, अलर्ट दिलेलं ए ना
अलर्ट दिलंय हो
हो.
मग तिथलं आता सगळंच बंद असेल है की नई, शाळा, कॉलेज
हा बंद असेल सगळं बंद असतं ना
तेच की
हम्म, ते तर काय आपल्या हाटात राहत नाई आता
हो.
मग नाशिक, मुंबईला आला म्हणजे इकडे येतो पाणी, आमच्याकडे
ते आहे, हो.
जेवण काय झालं?
तेच तेच, म्हणलं आता करायचंय जेवण, पप्पा गेलेत बाहेर
हम्म.
पप्पा आले की मग, बसायचं
हा, आई नई राहिली का, करमतं का मग तुला?
हा, करमतं तर काय आता. येईल की आता, तिनी दोन चार दिवसात येईल ती. खूप दिवसांनी गेली ना ती पण शक -क्यतो जात नाई गावाकडं जास्त
आसं ए का?
आता जरा मावशीची तब्येत, जरा बरी नव्हती त्यामुळे तिकडं गेली ती.
हम्म
मीच तिला सोडायला गेले होते म्हणून तर मग तिने म्हणली राहते मग आम्ही आलो परवा दिवशी
आसं आहे का
हम्म
हम आणि काय एक ठिकाणी राहून राहून पण जीव कंटाळून जातो ना
हा ते आहे हं
हम् ते कॉलेज मग चालू झालय का
नाही अजून आता सुरू होईल आता दोन चार दिवसात कॉलेज
हम्म
उद्या तर काय अ आषाढी एकादशीची सुट्टी परवा रविवार
हो ना आषाढ एकादशीची सुट्टी
परत चालू होईल
हम्म तिकडं पण पकडता का उपवास
हो तिक इकडं पण कंपल्सरी असतो
दोघं टाइम ना हा हा एकादशी
एकादशी हो
तू पण पकडते का
हो मी करते मी जास्त कुठले करत नाही
हा
पण हे महाशिवरात्रीचं एक करते आणि आषाढी एकादशी
असं आहे का
हम्म
हा महाशिवरात्री बारा महिन्याची ना
हम्म
काय काय दर महिन्याची पकडता
हो
हम्म हम हम हम काय मग अजून तब्येत बिब्येत चांगली आहे
हाय ठीक आहे
हा
तुमचं काय चाललंय तुम्हाला म्हणजे असं काय म्हणजे असं काय म्हणतात त्याला हेल्थबद्दल वगैरे काय म्हणजे मला सांगता येईल का
म्हणजे
ते आपलं श काय म्हणतात त्याला केसांबद्दल म्हणा किंवा तब्येतीबद्दल
हम्म हे केस काय म्हणजेल हे दाट येत की पातळ येत काय आहे
आधी भरपूर दाट होते आता दाटच आहेत
हम्म
पण थोड्या प्रमाणात जरा हे झालंय कमी शाळेत असताना भरपूर दाट होते पण नंतर कस झाल ते गावाकड गेल्यामुळ बोरच्या पाण्याने केस धुतले मला माहितच नव्हत ते बोरच पाणी आहे.
हम्म
नंतर ते केस खूपच म्हणजे अशी हे झाले वाट लागल्यासारखच झाल मग केसांची.
असय का.
हा पण आहेत बऱ्यापैकी मोठे आहेत.
आमच पण तर बोरचच पाणी आहे.
ते एक बोरच पाणी वापरायच नाही अस काहीतरी म्हणतात ना केसांसाठी. आता इकड आपण नळाच वापरतो.
आता आमच्याकडे नळ आता यायला लागले आता आम्ही पहिले बोरचच पाणी वापरायचो.
होय का पण काय माहितीय आहे बाबा खूप जण इकड आता नळाच लहानपणापासून वापरत आलेय पण ते इकड बोरच धुतल ना बोरच्या पाण्यानी केस म्हणजे असे खराबच झाले सगळे. हम्म
हम्म आमच तेच असत माझे तर पूर्ण बारीक होऊन गेले केस.
ते सूट म्हणजे आपल्याला होतय का नाही ह्याच्यावर आहे ना.
डायरेक्ट अशी वरती ये ना टाल पडून गेली मागचे नाही केस गेले माझे.
हम्म
वरची वरती इथ माथ्यावर.
हां हां मग त्याच्यासाठी काय वगैरे तेल वगैरे किंवा काय सिरम.
आता आम्ही वृंदावनला गेलो होतो तिथ ते अनिरुद्धाचे बाबा नाही का
हां
त्यांच्या आश्रम मधून तेल घेतल होत का शॅम्पू घेतला होता.
हम्म
काही नाहीत करत.
आहे तसेच.
हम्म मी अशी काही पण नाही लावत कारण उलट केसांच नुकसान होऊन जाईल.
हो
मला लाज वाटते त्या केसांमुळ पण काय करू आता.
मग काय?
केसांवरच बाईच सौंदर्य असत.
हम्म
हे सत्ताम व्यवस्थित पाहिजे ते काय आता आपल्या हातात नाहीये. पहिले अशी कुवारी होती ना मी दोन वेन्या पडायच्या अशा जाड. आणि मस्त केस होते दाट.
हो
आता पूर्ण केसांचा सत्यानाश झाला माझा.
मग ते एवढे मोठे केस होते म्हणताना काय झाले असे कमी झाले का तुम्ही कट केले वगैरे अरे बापरे एवढे?
हां पूर्ण गळून गेले.
हम्म,
गळून गेले लगेच खालून आता लहान येतील. बाकीची जागा अशी म्हणजे टाल पडल्यासारखी होऊन गेली, पातळ होऊन गेली. हा. म आता बघू म्हटलं दवाखाना करू.
तेच कि नाय माझे आहेत. मोठे आहेत चांगले असे कमरेपर्यंत वगैरे आहेत, पण काय ते असे हे नाहियेत, गळतात पण खूप.
हम्म, ते अ वडाच्या झाडाच्या मूळ्या असताना
हम्म!
त्या मूळ्या, मेथी आपल जास्वंदीचं फूल ते असं खो -खो ते अ मेथ्या पण रात्री पाण्यात टाकायच्या वाटत. आणि ते नंतर दुसऱ्या दिवशी उठून खोबऱ्यायचं तेल असतं ना?
हम्म, हम्म हम्.
त्याच्यात चांगलं कडक गरम करायचं कढीपत्ता
हम्म.
कढीपत्ता, फुल मेथ्या
बरं.
आणि त्या मूळ्या.
हा.
त्या तेलात असं पूर्ण काळे हो हुईपर्यंत तेलं असं कडक तापवायचं.
हम्म हम् हम्म.
असंच ना कडक तापवताना ते हा, आणि ते थंड झाल्यावर बाटलीमध्ये भरून द्यायच, ते तेलंची मॉलिश करायची.
बरं बरं ते वडाच झाडाचं म्हणजे काय पारंब्या का?
पारंब्या खालच्या
हा.
बारीक मुळ्या येत ना?
हा हा हा.
पारंब्यात.
बरं, बरं, बरं.
त्या, मेथीचे दाणे माहिती आहेत ना तुला?
हो, मेथीचे दाणे माहितीहेत कि.
हा, आणि कढीपत्ता.
हम्म.
आणि जास्वंदीच फुल.
हो.
जास्वंदीचं फुल माहिती?
हो हो आपल्या घरातच झाड हाय, म्हणजे घरापशी.
हा मग ये चौघ एकत्र मिक्स करायचं आणि ते करून घ्यायचं. ते तेल थंड झाल्यावर बाटलीमध्ये लावून त्याची मॉलिश करायची.
बर बर बर.
हम्.
चांगलय की हे पण.